हॅलो हॅलो आवाज येत नाही तुमचा हा आत्ता येतोय
मला मला सवाल
हा हा
येव ना आता क्लियर
हा हा आता येत क्लियर आयकोयेत ते पाऊस आहे त्यामुळे काय ऐकू येत नाही ना
पाऊस जोरात आहे का तुमच्या इकडं
होय पाऊस जोरात आलाय आज
हो बरं झालं मग पाऊस आलाय तर येतो मला
होय काही दिवसानी पाऊस आलाय
खूप म्हणजे जून महिन्यात लवकर येतो
होय आमच एकदा कसं अ भाताच तरव टाकल्यात आठ दिवसाांपूर्वी
हो
आणि आणि त्याच्यावर पाऊसच झालेला नाही आहे
मग ते जळून जातं ना परत मग
होय मग ते आता जरा पाऊस पडलाय त्यामुळं बरं वाटलं
म्हणजे जरा ते येतील व्यवस्थित म्हणजे त्याचे रोप तयार करतात ना भात लावण्यासाठी पण
होय होय रोप तयार करता
आणि मग लावायला कधी ते एखाद्या महिन्याने येत असेल
होय एक महिन्यानं ते रोप लावाय ला यतंय परत शेंगदाणं झालायचं
ह हो हो
ते शेंगदाण पण म्हण घालायचं आहे पाऊस नव्हता म्हणून घातलं नव्हतं
म्हणजे तुमच्याकडे फी बुक करतात का
हो करतात क आमच्या इथडे कस तीनच हे असतय तीनच आम्ही पिकं घेततोय ना भुईमुग नाचना आणि भ
हो मग भिमुूक कसं पेरता ना तुम्ही का असं लावता
भुईमुख असं एक ह एक कि तिला असं दोन दोन दोन पेरायचं
यां पेरतात ना ते अ पैल लावून
नाही नाही हाताने
हाताने लावता का
होोय आमच्या इकड हाताने लावतात भुईभूल
हा आमच्या साईटला आहे ना असं पेरणी करतात ती याच्यामध्ये टाकून
आमच्याकडे नाही आमच्याकडे ह हाताने भुलमुख पेहरायचा
हो मग आता ते कधी आता पाऊस पडल्यानंतर पेरणार का
हो आता म्हणजे थोड्या माणसाने आज पेरलेत मग आमच्या घरात म जरा बाहेर गेल्यामुळं आमचा रायलेला फेरायचा आता आमचा उद्या पेरतील
भुईमूग किती पाच सहा महिन्यात येतो का काढायला
हो कसं ते शेंगदाण्यांच्या हद्यावर असते एकेकांचं किती चार महिन्याच असतंय एकेकांच पाच महिन्यांच असत ते ऐके काच सहा महिन्याच असतय हे अ म्हणजे शेंगदाण्यावर अवलंबून असतय ना ते
हो हो
त्या
अ म आता पाऊस आलाय तर तुम्हाला बरं वाटलं असेल आणि गरमी पण खूप कमी झाली असे ना त जरा ह
होय होय
हम् धबधबे वगैरे चालू होतात कि नाही तुमच्या साईड ला पाऊस पडल्यानंतर ते धबधबा असतो डोंगरावरून कोसळतात ते चालू होतात का
का होय होय हो की पाऊस आमच्या इकडं आता आमच्या साईडला राहतवाडी धबधबा बघायला खूप मोठा असतोय
हो ना खूप लोक येतात हाऊस आहे म्हणून धबधब्यांवर पोहायला येत परत तेिथ पाहण्यामध्ये परत बघण्यासाठी असे लांब लांबून येतात लोक धबधबे बघण्यासाठी आणि जस समुद्रात पोहायला जातो तस धबधब्या खाली भिजण्यात पण एक वेगळा आनंद आहे छान वाटतं ते असं वरून पाणी डोंगरा डोंगराने येत तर आपण त्याच्या खाली मस्त एन्जॉय होतो आनंद येतो
हो या
अ त्याच्या साईडला अशी दुकानं वगैरे पण लागलेले असतील ना कि बाबा पर्यटक आले की त्यांना ते बुक लागली का तिथं नाश्ता वगैरे मिळत असेल असं पण काहीतरी स असे ना व्यवस्था
राऊतवाडी धबधब्याला कसं आत आत नाहीय पहिला कमान कमानीच्या बाहेर सगळं स्टॉल मांडतेता आत मांडत नाही आत पूर्ण ओल होती या नाही त्यामुळं काय आत मांडत नाहीत कमानीच्या बाहेरच सगळं बाण
हा लांब असेल थोडस म्हणजे एखादा किलोमीटर अंतर असेल किंवा दोन किलोमीटरच अंतर अस हा पण मग सगळ्या स्टॉल असतील ना तेिथं पावसाळी मग आपलं चहा कॉफी परत अ भाजी मक्याचे कणीस वगैरे सगळं मिळत असेल
होय होय सम सगळं मिळते
होय तुम्ही जात की नाही धबधब्यांवर
मी माझ लग्न झालं त्या वर्षी दोनदा नाही एकदा गेलते मागच्या वर्षी मी ई प्रेग्नेंट होते आणि ह्या वर्षी बाळमारक आहे
हो हो
आता त्यामुळे दोन तीन वर्ष नाही
हो बाळ झोपला असेल आता.
होय झोपलाय झोपलाय म्हणंतरच कॉल केलाय नाही तो दंबवतोय खूप
मुलगा आहे का?
होय मुलगा आहे.
ह पण बाळाच्या याच्यात वेळ निघून जात असेल कधी कामात वेळ पुरत नसेल काम.
तो दिवसाचा कधीच झोपत नाही आज झोपलाय नाही तर तो सकाळी नऊ ला उठला की संध्याकाळी दहा ला झोपतोय परत झोपत नाही तो त्यावर.
अ आता काही बाळ लहान आहे त्यामुळ कुठं जाणार बंद झालं असेल सगळीकडे. इकडे तिकड जास्त फिरणं होत नसेल माहेरी वगैरे जाऊणं.
नाही माहेरी म्हणजे गेलतो मी अ आम च्या आत्तीच्या मुलग्याचं लग्न होतं. मग ते आता लग्न म्हणजे त्यानं मुलगी पळवून आणलेली मग ते रिसेप्शन मोठ्यान होतं.
ह
त्या रिसेप्शनला गेले ते परवाच आले
हो अधिक महिना झाला असेल ना तुमचं सेलिब्रेशन
हो लगीन झा लग्न झालं त्या वर्षीच पहिला अधिक महिना आलता या वेळी भाच्या्याचा केला अधिक महिना आमच्या कडे अधिक जावयाला कपडे आणि काहीतरी चांदीची मुलगीला जोडवी करायची त्यांनी जावयाला चांदीच काहीतरी वाहन द्यायचं. भांडी द्यायची देवपूजेची.
मग ते चांदीचच द्यायचं कि दुसरं पण चालतं.
चालतय की सोन्या सोन्याचं पण देतात की एक एक. परिस्थितीच्या ह्याच्यावर असते ना ते.
हा परिस्थितीनुसार ना आता सगळ्यांना तर सोनं चांली शक्य नाहीये मग. तांब्या पितळ किंवा स्टीलची भांडी वगैरे चालतात ना रलेलं..
होय होय..
आणि असं म्हणजे जेवण वगैरे
हो जेवण करतात की जेवण काहीतरी अनारस गोड पदार्थ म्हणून करतात.
हा आणि पुरणपोळी.
हो आमचं लग्न झालं त्या वर्षी पहिला अधिक महिना आलता.
हा.
मग त्यावेळी मला म्हणजे मला क मला साडी आमच्या मिस्टरांना कपडे मला म्हणून चांदीचा गणपती दिलता. आणि मिस्टरना अंगठी केली ती.
हो का छान.
आणि ह्यावेेळी आम सा कराय नाही भा भाात्याचा पहिला अधिक महिना म्हणून भाश्याला कपडे आणि त्याला सोन्याचं ब्रेसलेट केलेलं आहे.
म्हणजे छोट्या बाळाचा केला का?
होय होय.
हम्म!
तुमचे आणि आता ह्यावेेळी लेकीि नाईला साडी घ्यायची.
हो ओटी भरण करायचं असतं आईच.
हो हो होय यावेळी खूप छान होतं
हा ते दिवसेंदिवस वेगवेगळे नाही का असं मिळत बघायला मग आपल्याला पण असं वाटतं काहीतरी वेगळं करूया आमच्याकडं पण असंच आहे म्हणजे हो आमच्याकडें पण नाही का मुलीला जोडवी घेत चांदीचे अधिक महिन्यात ते अधिक वान करायचं असत आणि मग मुलगी पण आईची ओटी भरते
ह
अ सगळ्या नाही का साडी चोळी ते सगळं ते शृंगार करायचं असात त्याच्यामध्ये आणि आपलं काहीतरी भेट वस्तू वगैरे अजून देऊ शकतो म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार असतं ते या आयपतीप्रमाणे काहीतरी करू शकतो अ आम्ही पण तसच केलं ओटी वगैरे आईची भरली आणि तिन्ही पण मते जोडवी करण्यासाठी पैसे देते किंवा तिथ जाऊन म लगेच नाही का नवीन जोडवी खरेदी करायची ते अजूक महिन्यात अधिक वाढवायच्या असतात अशी प्रथा आहे ना. मग ते छान केलं सगळं.
हो
आलेला आपला तर संपतोय वेळ
होर
हा